ह
हा ताई, बोला ताई.
हॅलो,
हां ताई बोला.
हा, अ शुभ दुपार ताई.
शुभ दुपार.
कशा आहात?
मी मजेत, तुम्ही सांगा.
मजेत. झाले दुपरचे जेवण-
हो आता करायचंय जेवण, वगैरे सगळं तुमचं-
आत्ताच झालं, आ अ काय- वरण-भात, फ्लॉवरची भाजी.
अच्छा.
एक मी आहारात काय करते, मी रोज वरण-भात असतोच, पण तो- वरण- भात मी मिक्स डाळींचं, वरण- भात करते.
बरं, म्हणजे मिक्स डाळ म्हणजे कुठली, कुठली-
म्हणजे आपल्या शरीराला डाळी पण महत्त्वाची आहे ना ग, प्रोटीन्स आवश्यक आहे. सर्व फायबर्स, मग मी काय करते, - कधी मुगाच्या डाळीचं वरण करते, कधी मूग, मसूर अशा डाळीच करते, कधी तूर, मूग- कधी तूर, मसूर- अशा वेगळ्या बदलून - बदलून वराय म्हणजे वेगवेगळ्या प्रकार- मी वरण करते मुलांसाठी. त्यात कधी गाजर टाकते, कधी पालक टाकते. त्या वरणमध्ये- का जेणेकरून पालकमध्ये फळ लोह असत, ते मुलांच्या शरीरात जातं. आणि मी काय करते, माहिती का तुला मी माझ- माझ्या आहार माझ्या सध्या ज्याच्यात हेना लोखंडी कढईचा वापर करते.
शक्यतो लोखंडीच करतात ना आता ह सगळे-
शक्यतो ॲल्युमिनियम करतात सर्व.
अच्छा -अच्छ -अछा बरं.
पण आता आता तर काळ बदलला आहे. भरपूर जणांना कळलंय अल्युमिनियम बद्दल फायदे. तोटे फायदे तर नाहीच तोटेच अल्युमिनियमचे पण आपण एक. काम करूया आपण सर्व मिळून तूही दुसऱ्यांना सांग का अल्युमिनियम ची कडई वापर. रा नाही जितक्या जणना शक्य असेल तितक्या जणांना सांग. पूर्वीच्या काळी इंग्रज लोक काय करायचे. अ आपल्या आपल्या भारतीय लोकांचं आयुष्य कमी होण्यासाठी. ते जेलमध्येध्ये ठेवायचे बघ त्यांना. ते जेलमध्ये ठेवल्यामुळे ते त्यांना अल्युमिनियमच्या कढतून. ते जेवण द्यायचे. अल्युमिनियमची कडे शरीरास आरोग्यास इतकी घातक आहे तुला सांगते.
हो ना.
आपण का काय काय होतं विचार मला त्याने मी सांग. ती तुला तर ऐक. अल्युमनियम ची जी कढई असते ना? आपलंच शरीरातलं झिंक रिप्लेस होत नाही ब्लड मधलं ब्लड सर. व्यवस्थित होत नाही. कारण की अल्युमिनियम हे जे केमिकल असतात ना, त्यातले वापरण्यात आलेले. तेक बनवत आणि ते अल्युमिनियम आपल्या शरीरास खूप घातक आहे. तर मग काय आपण काय करायचं? अल्युमिनियमचा वापर कमी करूया. तुझ्या जितक्या कुठ्या मैत्रिणी असतील तुझे नातेवाईक असतील त्यांना सांग. का ॲल्युमियम. जर कडई आहारात कुकर पातीले वापरत जाऊ नका. आता? आपण पूर्वीच्या काळी काय म्हणायचे? लोखंडी भांडे वापरायचे जास्त आणखी. तांब्याची भांडी, लोखंडी भांडी, पितळी भांडी. असे भांडे आहारात त्याचे ना? हे बघ. आपल्या तांब्याच्या भांड्यात पाणी पिलं तर वातदोष कमी होतात. आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल वाढते मग त्याच्यामुळे. परत जेवण पण तांब्याच्या भांड्यात घ्यायचे बघ, आठवतं का तुला? पितळाच्या.
हो पितळाच्या, हो हो जुने.
तांबे, चांदी, पितळ हे कसं जंतुरोधके. त्याच्यातून आपल्या शरीरात जास्त जीवजंतूंचा प्रवेश होत नाही. म्हणून ती भांडी वापरायची, आणि तू म्हणशील ना ती लोखंडाची कडई? खूप छान एकदम. अतिउत्तम पदे आपल्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर. होण्यासाठी लोखंडी कढई. तर आपण काय करूया? तू सर्व मैत्रिणीना सांग लोखंडी कढई तुम्ही वापरत जा. कारण की जे आजकाल मुलींमध्ये, लेडीजमध्ये. जे आपलं लोह कमी असत. ते लोह का कमी आहे? का आपण अल्युमिनियमची कढई वापरतो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या कढई वापरतो. तो तर मग, मी तुला काय सांगेल? अ. आपण जी कढई वापरतो ना? ती लोखंडाची वापरायची, कारण की त्यात त्यात ल लो कोणत्या मेथी, पालक. अश्या भाज्या असतात ना? त्या लोखंडी कढईतच करायच्या. त्याच्यातून आपल्याला लोह मिळत.
हो हो.
म्हणून मग?
प्लॅस्टिकचं पण वापरू नय म्हणतात ना ताई?
नाही, प्लॅस्टिकच कसं असतं? ते आपण म्हणतो मायक्रोवेव्हससे प्लॅस्टिक वगैरे असं. तर आपण प्लाॅस्टिकचं पण नाही वापरायचं. प्लॅस्टिक मध्ये आपण जर दिलं ना? त्याच्यात बॅक्टेरिया, जीव जण बॅक्टेरिया म्हणजे काय जीव जंतू. त्यांची वाढ होते जास्त प्लॅस्टिकमध्ये, आणि ते? ते लवकर बॅक्टेरिया? त्याच्यात जे प्लॅस्टिकमध्ये बॅक्टेरिया डेड व्हायला खूप वेळ लागतो. जेणेकरून स्टीलमध्ये खूप कमी वेळेत लागतो डेड व्हायला बॅक्टेरिया. बॅड बॅक्टेरिया बॅड म्हणजे बॅ काय म्हणतात? वाईट विषाणू.
वाईट विषाणू बरोबर आहे.
मग प्लास्टिकच्या वापरने काय होत आपण जर गरम गरम अन्न पदार्थ भरलं तर जीवजंतू तर त्या पदार्थामध्ये जातातच. पण वरतून आपल्याला कॅन्सरचा धोका वाढतो. कारण की ते प्लास्टीक वितळून मेल्ट होऊन ते आपल्या शरीरात त्या अन्नाबरोबर आपण खाल्लं जातं. म्हणून ते कॅन्सरचा धोका वाढतो. तुला तुमच्या शाळेत द्यायचं का ग प्लाॅस्टिकचे डबे?
नाही मला तर स्टीलचेच डब्यात जेवण द्यायचे.
हो मग आजकालच्या मुलांना सर्वांना शाळेत सांगितलं जातं बघ आहारात आहारात जेवण आणताना प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जेवण आणायचं नाही.
हो.
डब्यांमध्ये जेवण आणायचं. आणि आजकालचं आज ऐक ना अ तुला अल्कलाईन वॉटर म्हणजे माहितीय का?
नाही.
नाही ना. मग अल्कलाइन वॉटर पण आपल्या शरीरात गेलं पाहिजे आपल्या आहार विहारात.
अल्कलाइन वॉटर म्हणजे काय?
अल्कलाइन वॉटर म्हणजे तुला मी थोडक्यात सांगू का तुला अल्कलाइन वॉटर म्हणजे?
हो सांगा ना सांगा.
हे बघ आपली बॉडी आपल्या बॉडीसाठी डिटॉक्स लागत. डिटॉक्स म्हणजे का आपल्या शरीरातले जीव जंतू आपल्याला बाहेर पडले विक्त पदार्थ अस मग आपण तू एक डिटॉक्स वॉटर तयार करू शकते. आपण जसं रेग्युलर पाणी पितो ना तसच घ्यायचं ते एखादा पदार्थ नसल तरी चालेल त्याच्यात पण जेवढ्या पाण्यात मिक्स करू ना हे पाणी दुपारी एक पर्यंत प्यायचं. एक पर्यंत तर मग मी तुला सांगते बघ तू काय कर दोन लिटर पाणी तुम्ही फिल्टरचं वापरता का कोणतं वापरता?
फिल्टरच.
बरं ठीक आहे दोन लिटर पाणी घे. त्यात दोन ते तीन स्लाइस बीट घ्यायचे.
बरं बरं.
दोन ते तीन खापा घ्यायच्या बीटच्या आणि त्या दोन तीन खापा लिंबूच्या टाकायच्या पिळून नाही तर तसच टाकायचं लिंबू मग दोन तीन चक्का गाजर काप टाकायचे दोन तीन काकडीचे काप टाकायचे आणि त्यात अर्ध इंच आलं टाकायचं रात्रीच काचेच्या ग्लासच करायचा दुसरे ग्लास नाही मग ते पाणी रात्रभर ठेवलं का सकाळी प्यायचं ते आणि ते अर्धा तास ठेवा किंवा अर्धा तास पण तयार करून ठेवू शकते जास्त करून अर्धा तासच तयार करून ठेवायच.
अच्छा.
मग आपण रेग्युलर पाणी पितो सकाळी एक वाजेपर्यंत प्यायचं. त्याने बॉडीतले सगळे विषाक्त जीवानून निघून जातात.
बरं, बर आणि ते म्हणजे उकळून वगैरे प्यायचं का तसंच
नाही तसच प्यायचं आणि तू आता कॉलेज स्टुडंट आहे, म्हटल्यावर तुझ्या चेह्यावर पिंपल्स वगैरे येतात का?
नाही एक सुद्धा अजून म्हणजे नाहीच आहेत पिंपल्स आणि आले तर फक्त त क तेवढा पुरता म्हणजे कधीत तर येतात ते लगेच जातेत राहात पण नाही. तस आहे म्हणजे जास्त नाहीये.
ह मग तू ए बी सी ज्यूस ट्राय करते का?
नाही.
ए, बी, सी ज्यूस म्हणजे माहिती आहे का तुला?
अ नाही हेच असेल ना
सांग बरं?
ए बी सी ज्यूस म्हणजे काय म्हणजे हाच का? म्हणजे ए विटॅमिन वगैरे त्याच्यामध्ये असतात.
मी सांगू का ए म्हणजे ॲपल. बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट.
अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा.
रोज एक सफरचंद, अर्ध बीट, एक गाजर घ्यायचं. त्याचा ज्यूस करून प्यायचा आपल्या शरीरात जे फायबर्स आहे, विटामिन्स आहे. ते सर्व ए बी सी ज्यूस मधून जातात त्यांना आपण कमी प्रमाणात आजारी पडतो.
हो.
बा आणखी काय पाहिजे हवे तुला माहिती काय हवी?
नाही हे छान आहे, पण हच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला आता आपण तुम्ही जे मला म्हणलात
आता हा..
हम्म.
ते भरपूर प्रकारे करू शकती. तू त्यात पुदिनाचे पानं पण टाकू शकती, डिटॉक्स मधी.
हो.
चालेल, आता तू तुझ्या तुला सण कोणते तुमच्याकडे कोणता सण जास्त हे करतात.
जास्त करून म्हणजे सगळेच सण असे धूमधडाक्यात असतात त्याच्यापेक्षा जात ते आपल गणपतीच ना.
हा हा गणपतीच आमच्याकडे वटपौर्णिमा पेमगिरीला आमच्या इकडे झाड आहे वटपौर्णि खूप मोठे झाडे आहे, वटा वडाचे. किती तरी हजारो झाड आहेत, तिथं पेमगिरीला वडाचे.
बरं पेमगिरी काय गाव आहे का?
हो पेमगिरी गाव आहे, हजारो वटाचे झाड आहे. वट पौर्णिमेला सर्व बायका तिथे येतात. एका, एका झाडाला दुसरं वडाचं झाड फुटलेलं असतं दुसऱ्याला तिसर. असे एकदम चिटकून, चिटकून झाड असतात खूप बघण्यासारख पूर्ण वड एवढे वड कुठेच बघितले नसल. म्हणून आमच्या इकड सण आहे ना सणांमध्ये वट पौर्णिमा विशेष आहे. आणि तिथं वट पौर्णिमेला मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एकमेकांची द बोलणे देवाणघेवाण होते. ओटी भरली जाते एकमेकींची, खूप छान.
खरं आहे की आणि ते झाडाच म्हणजे मग तुम्ही फेऱ्या घालताना कसं घालता आता सगळ्या मिळून झाडाला.
हो सगळ्या मिळून घालतो एक, एक जितकं जमल तितकं ग हा.. आज व्यायाम करत जा. छान शतपावली करत जा ठीक आहे धन्यवाद.
हो तई धन्यवाद चालेल